तो आवाज येतो का? आवाज येतो आहे का माझा, हा येतोय की तुमचा, काय करायलाय?
काही नाही, सध्या तर शेतीचीच कामं चालू आहे. शेतात आज आलेलो आहे आम्ही.
आवाज ब्रेक झालाय हो.
पाय
हा बघा आत्ता, माझा येतोय का क्लिअर?
काय चाललय सध्या?
नाही आज सुट्टी बघा, कामावरची सुट्टी झाली, म्हटलं आज रविवार आहे, म्हटलं आठवण आली फोन केला.
हो, आज सुट्टी आहे सर. तुम्हाला तरी सु यस, आम्हाला त शेती म्हटलं लय सुट्टीच नसते शेतीत दररोजची काहीतरी कामे चालूच असत आमचे.
लान म्हध कस शेतीची कसं आहे काम तुम्ही किती काम म्हणलं की तसंच हाय शेतीची त काय काम कमी, किती करल तेवढं कमी आहे आणि आज तर शेतीमध्ये कसं, आता, तुमच्याकडे पावसाचं वातावरण हाय की नाही अजून? हॅलो दो
हो, ते झालेलं, हम्म ब्रेक, होतोय का? माझा
होय, होय, ब्रेकवाला हाय, नेटवर्क मधी या की जरा तुम्ही.
नेटवर्क मध्येच ताई, मला पण तुमचा आवाज थोडं ब्रेक झल्या हो हो, येतय.
हा चालतंय ठेव मग आता कारण जी झाड वगैरे त चांगली वातावरण चांगलं हाय
हो हो अच्छा नाही आम्हाला तर आणि अ आता डाळीम लावलेली. म म्हणे डाळि असतो द्राक्ष असतात आमचे हम् कांदे वगैरे असतात पण आता सध्या बाकी नाहीये.
हम् हम नाही आमच्या इकड कस आमच्या गाव आमच्या गावी पण आम तर राहले आहे पण कस राणामध्ये. आम्ही शक्यतो ऊसच जास्त लावतोय कारण काय बाकीचं पिक कोणतं घ्यायचं म्हटलं की कधी. पाण्याची कमतरता बी भासते त्यामुळे थोडसं अडचन होत मग आता थोडसं. बोरिंग वगैरे आहे विहिरीच. पाणी पण. पण उन्हाळ्याच्या टायमाला थोडस पाण्याची कमतरता लई भासते ओ आम्हाला. मग ते पीक लावलं आणि नंतर ते काहीतरी खराब झालं की तेल जीवाला लागत आपल्याला
हो. पीक सांभाळणं एक बाळा आपलं जसं. मुलांना काळजी घेतो तसच असतं मुलांपेक्षा पिकाची जास्त काळजी घेतल्या जात्यात.
हे घ्यावंच लागतं नाहीतर नंतर काय होतं की आपल्याला ते एवढं म्हणायला लागत कि ना आपण केलेल्या कामाच जरा सुद्धा म्हणजे काय असं हे मिळत नाही त्यात ते पूर्ण वेस्ट होऊन जात ओ
हो. मग तुमच्याकडे ऊसच असतो का सगळा.
मक्का ज्वारी वगैरे लावतात, ज्वारी जास्त नसत पण मक्का भरपूर असतो आमच्या इकडे.
हा हा.
हा. काही लोक कस इथ अ सीजन वाईज कोण टोमॅटो एक जास्त करतात, फळभाज्या वगैरे वांग्याची शेती असते पण कस कि पाण्याची जर सोय असेल ना स गली पिक काढता येतात. तम जर पाणी नसेल ना तर मग ते ठराविक. पिकावर अवलंबून राहायचं, ह मग ही अडचण आमच्याकडे थोडी आहे. तुमच्याकडे पान्याची सोय कशी आहे.
आमच्या इकडे म्हणजे शेततळ पण केलेलं आहे आम्ही आणि आमच्याकडे ते पाटाचं पाणी म्हणता बघा. असे पाठ केलेले राहत हो तर तसे मग ते. पाणी येतो त्याच असत साठवलेलं त्यामुळे मग पिक होऊन जात आणि द्रक्ष बा दाडीम बघगले ए जास्त पाणी नाही लागत ना ट्रिप्सांचे पाणी दिलं जात मग अस ते ठराविक एक तास दोन तास अस द्यायला लागतं.
बरोबर नाही आमच्या इकडे पाठाचं पण नाही आमच्या इकडे पाटाचं पाणी वगैरेस आहे ते पाट वगैरे केलेले पण पाण्याची कमतरता पाणी वगैरे कस आहे ते पाट वगैरे केलेले पण पाण्याची कमतरता एवढी भासते की ते पाठाला शेवटी वर्षातून एकदाच पाणी सोडतात त्यामुळे लय अडचण होत्या आओ आणि काही ठिकाणी अशा ठिकाणी पाणी हाय भरपूर कि जिथं पिकं घेत नाहीत ना त्या जागीच पा पाण्याची खूप मोठे तलाव वगैरे आहेत. असा आहे त्या एरियात कोणी शेतीच करत नाही असा पण भाग हायत एक एक.
हो आहे काही ठिकाणी तस. जिथे शेती नाही केली जात जास्त पण पाणी खूप आहे तिथे पाण्याची सोय पण केलेली सरकारने तिथे भरपूर.
हा. बाकी.
आमच्या इकडे बाकी पिकं पण घेतात पण ज्यादा तर द्राक्ष बागांवरती जास्त भरय आमच्याकडे द्राक्ष बाग म्हणजे प्रत्येकाच्याच इथे आहेच.
हम्. पण द्राक्ष कसं मध्यंतरी अ आता मी दोन वर्षापूर्वी मी बघितल होतं आमच्या इडे म्हणजे अ कोल्हापूर जिल्हा किंवा सांगली जिल्हा असं जे आहेत ना ह्या साईड ला वगैरे असं म्हणजे चांगलेय. अ शेतकरी वगैरे चांगलं उत्पादन घेतात आणि तिकडचं कसं पाण्याची वगैरे त्यांना सोय आहे कृष्णा नदीचं पाणी वगैरे त्यांना मिळतं ना. कंटिन्यू त्यामुळे त्या नदी किनारची जी शेतयत ना एवढे चांगले यत की भाकी त्यांनी काय केले की पाण्याची सोय शासनाने एवढी चांगली करून दिली एक एक साईड ला कि कधीच शेतीमध्ये त्यांना आस नु नुकसानीच हे होत नाही प्रत्येक हंगामा मध्ये वेगवेेगळी पिकं घेऊन ते मोकळे होता त लोक ते.
हो ते आहे पाणी असलं तरी काही पण करू शकतो.
बाकी आता तुम्ही शेतीच करता की बाकी काही काम वगैरे अडलीस पण करता?
नाही दुसरे पण आहे पण आता सध्या दुसरे पिकं नाहीये ना पाऊस पडल्यानंतर मग दुसरे पिकं राहतील आता फक्त डाळिंबाच पिकावर तेच लक्ष आहे आमचं पाऊस पडल्यानंतर मका ज्वारी य
मला थोडस असा झाल की बाबा आपल्या दा रानात थोडस सिताफळची, रामफळची, डाळिंबाची एक दोन तीन झाडं असावीत बर मला एक सांगा तुम्ही अ डाळिंबाच्या झाडांला किनई अ चांगली वाढ होण्यासाठी साठी कोणत्या प्रकारचं खत वगैरे वापरताय?
आम्ही तर म्हणजे आमचे जे घरचे आमच्या गाई वगैरे आहे ना. ज्यादा तर तेच खत आम्ही टाकतोत.
म्हणजे कसं होतंय आमच्या इ त्या झाडाची वाढ अस जास्त तेवढं असं जस पाहिजे ना तेवढं मोठं होत नाय. ते छोटी छोटी फळं येतात आणि गळून पडतात.
नाही द डाळिंबाचं कस असतं जमिनीवरती पण अवलंबून असतं ना शेती कोणत्या प्रकारची आहे.?
हा म्हणजे असं आमच्याकडे खडकाळ कितीे आहे आणि अ.. थोडस म्हजे जास्त काळपट पण नाही रान आमचं आणि माती असल्या आम्ही मध्यंतरी काय केलं होतं? ती ही दे हम्. तलाव मधली जी माती असते ना काढ काढतेली की एकेकदा ती विकतात बघा लोक तर ती आम्ही मा त्यानंतर रानामध्ये टाकली होती आणि बाकीची पिकं चांगली येतात. पण कसं होते फळझाडं जी असतात, त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही आता आपण बाहेर फळं वगैरे बघितलं की कसं ते सीतापळ म्हणा, रामफळ, डाळिंबर एक असं मोठमोठे असतात. आपल्या हातामध्ये बसत नाही ते एवढे मोठे तर ते आपण सिंगल झाड लावल्यामुळे असं काय होत असेल की काय?
नाही सिंगल झाड लावल्यामुळे तर तसं नाही होत कारण की आमच्याकडे पण असे बाकी फळांचे आहेत ना सिंगल झाड. जसे तुम्ही म्हंटला सीताफळ वगैरे. तर भरपूर मोठे होता म्हणजे ते का होता हे नाही सांगता येणार मला आता. पण मग चांगले होता फळ मोठे होत. असेल किंवा डाळींब असेल रामफळ असेल.
काय होतंय मी खूप वेळा मला डाळंब खूप आवडतात. आणि दुसरी गोष्ट अशी की डाळिंबाची आम्ही म दोन तीन झाडं सुद्धा बदलली कारण झालं. काय की आपण चांगल्या प्रकारे हे करालोय. त्याची काळजी वगैरे घेेतोय पण फळच ना अ आपला छोटं हे असतं ना सपरचन किंवा छोटा लिंबू. वगिरे हा. लिंबू किंवा मोठा लिंबू असे एवढ्या साईजची होतात. आणि वरची स्किन त्याची असं लाल एकदम जरासं तस वाळल्यासारखी व्हाय चालू होते म त्यावेळी म आतली जर ते दाणे बघितली ना डाळिंबाचे तर त एकदम छोटी छोटी अस ज्वारी सारखी किंवा मक्याच्या दाण्याएवढी पेक्षा बारीक
दाना भरलेला नसतो आतला त्यात त्रस वगैरे नसेल. फक्त दाण्याचं बीजच लागत असेल ना! खाल्यानंतर.
ते तसं होतंय म्हणताना म ते जास्त कसं आपल्याला म ते म्हटलं असुदे म त मला आठवण आली म्हटलं तुम्हाला काय तुम्ही खत वगैरे काय वापरता? किंवा त्याच्यावर आवश्यक फवारणी काय करता? म्हटल विचारूया.
नाही म्हणजे आम्ही ब द्राक-डाळीम बागासाठीच ते डॉक्टर ठे राहतो बघा शेतीचे डॉक्टर. तर ते येऊन बघून जात. ते सांगतात तसही फवारणी वगैरे करतो आणि खत वगैरे तर आम्ही घरचच टाकतो जे शेणखत असतं आमच्या गायं स वगेरे. जे थोडंसं बाहेरून घ्यायला लागतं तेच टाकते बाकी नाही.
आपल्याला काहीतरी झाडाची किंवा डाळिंबाची काहीतरी अडचण वा्हाल्या किंवा डाळिंबाचे मलाहा खूप करायची डाळिंबाची शेती पण कसं होतं की पाण्याची टंचाई आपण जे करायच. ते माझ्या डोक्यात आहे तर एकट्या दुकट्याने पहिल्यांदा वीस तीस झाड लावायचे. आणि तिथून आपली सुरुवात करायची अशी माझी इच्छा आहे मनात.
ह ना डाळींब शेती म्हटलं तरी चालेल. चालतच जायची. वाढ किंवा फळधारणा ही जमिनीवरतीच अवलंबून असते.
मग तुम् ह्याच्या आधी मग ते डाळिंबाच्या शेतीसाठी तुमच्या बाकीचे व काही प्रशिक्षणहे केला होता, चाचणी वगैरे काही करून घेतला होता?
नाही पण डाळिंबाची म्हणजे जी अ डाळिंबासाठी जी जमीन पाहिजे असते ना, ती आपण बोलतो बघा एकदम काळी जमीन आहे तर तशी पण नाही लागत आणि जास्त मुरुम वाली पण नाही पाहिजे, अस मीडियम जमीन लागते.
ं माळरानाचं कसं असतय. थंडीचा जास्त कहर राहता कामा नये. अगदी असं निघून गेल पाहिजेे ते, असे म्हणजे अस खडकाळ माळरानाथ असं चालत तुम्हाला मी एकदा काय करतो, तरी पण एकदा कृषी विभागातन काही त्याच्याबद्दल माहिती किंवा काय असेल तर घेतो आणि ते काय सांगतात बघून तुम्हाला मी कळवतो. तसं काय असेल तर, एक मिनिट ह ताई जरा
हो हो चालेल.